चलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आता आला. आवाज येतोय? हो. येतोय. आवाज ब्रेक होतो, ब्रेक.
हॅलो. आवाज येतोय तुम्हाला?
ह काय नाही.
ह, कस आहे पाऊस? वगैरे.
आमच्या इकडे पाऊसच नाहीये.
हा. आमच्याकडे पावसाचं वातावरण झालंय.
आमच्याकडे तर नाही अजून, पाऊसच नाही आलेला, म्हणजे कालच आला. नंतर आलाच नाही.
हा हा. आमच्याकडे आता भरपूर वातावरण पावसाचं झालंय.
कुठले अहात तुम्ही? कुठे राहता?
इथेच राहतो आम्ही.
इथे कुठे?
बाजेनगरला.
हो का, आम्ही पण
आच्याकडे पाऊस नळालच पाणी येत
ह. हूं.
बाकी काय? म
आपको करनेका का है. हा, ठीक आहे चलेगा. वन फिफ्टी. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आवाज येतो का? हा, येतोय, येतो, येतोय.
काय जॉब करता तुम्ही?
मी मी माझे घरगुती ब्लाऊज वगैरे शिवते.
आणखीन.
बाकी काही नाही, मग फॉल, पिको. तस चालू राहत.
हो का अच्छा. य.
तुम्ही काय करताात तसं.
दो द दो मिनिटा जायत्री. नान थ्री ना किे
का तरी कोणत?
हॅलो.
हा.
मी पार्लर करते. हा होम सर्विस वगैरे देते.
अा हा.
हा पार्लर आहे माझ जे केलं नाहीये.
हा. पार्लर चालू आहे का?
हो चालू आहे.
हां सर.
म्हणजे स्वतःच टाकलं नाहीये मी होम सर्व्हस देत असते.
अस.
हो.
त्याच्यात काय काय!
त्याच्यामध्ये सगळंच वॅक्स थ्रेडिंग फेशियल हेअर स्पा
मेहंदी वगैरे सर्व
हो सर्व मेहंदी पण.
हा हा.
मी. साड्या पिको फॉल करते, मी माझे स्वतःचे ब्लाऊज शिवते. आणि घरातलं काम आणि हे आपलं आपले
अच्छा.
हम्म.
मग तुम्ही बाहेरचे नाही घेत का?
नाही मी माझे माझे माझेच स्वतःचे शिवते.
हो का? अच्छा बर बर.
हम्म.
मग अजून पाऊस आहे की नाही तिकडे. नाही.
आमच्याकडे पाऊस नाही आमच्याकडे फक्त पावसाचं वातावरण झालंय पावसाला संध्याकाळी येतो तो
आमच्याकडे पण नाहीये आमच्याकडे खूप पूर आला होता. पुण्याला
ह.
अ खूप असं पूर्ण असं. कमरे एवढं पाणी झालेले.
हा ह ह आळणला पण भरपूर पाणी होतं ना आता मधे
हो तुम्ही गेले होते का?
नाही नाही आम्ही याच्यातच बघितलं बातम्यांमध्ये तर ते छान
हा खूप म्हणजे खूप पाणी झालं होतं, अक्षरशः माणूस चालन पण, माणसाला चालायला पण नव्हतं जमत न काही. हम्म.
आता बॉम्बे मार्ग बंद केला ना, बॉम्बे-पुणे मार्ग?
हो का?
हम्.
हा.
हा. मग अजून?
बस बाकी काय म्हणतायेत?
तुम्ही आधीपासूनच पिकोफॉल वगैरे करतात का? अच्छा, मग तुमचं लग्न कधी झालं?
आमचं लग्न दोन हजार एक मध्ये झालं.
हो का? हो?
हम्म. दोन हजार एक मध्ये लग्न झालं. दोन हजार दोन मध्ये एक मुलगा झाला, दोन हजार चार मध्ये मुलगी झाली.
हो का? अच्छा.
हम्म.
बाकी?
बाकी असं काय नाही.
अजून कॉलेज वगैरे करताय?
हो मी कॉलेज करते. प्लस माझ स्वतःच काम पण हम्म
हम् हम् हम् असं.
हम्म. हं... ट.. च..
हं, कॉलेज मध्ये कोणता विषय?
मम्मी
हॅलो? कॉलेज मध्ये कोणता विषय हे?
मी एनिमेशन करते.
हा एनिमेशन मध्ये काय काय ड्रॉइंग अजून?
अनिमेशन मध्ये बघा एडिटिंग हे, स्केचिंग हे.
हम हम.
खूप काही आहे, जसं की. अ एखादा मूवी जनरेट करणं.
हम हम ह ह. हम.
मूवीच्या आधीची पाईपलाईन काय असते ते ते.
हा हा हा.
हो. ते सुद्धा.
हम् हम हम. स्केच वगैरे करताय?
हो, स्केच पण.
स्वतःचा करू शकतो कि दुसऱ्यांचा?
दोन्ही स्वतःचा सुद्धा दुसऱ्यांचा सुद्धा. हो
हुं.. हुं
येऊ येऊ आता बाकी काय चाललंय?
काय नाय... तुम्ही बोला पावसाविषयी काही... तिकडचा
आमच्याकडचा पाऊस रात्री फार झाला अ... बिडकींनला तर अशे खड्डे पडले आमच्या इथे आमच्याकडे पाऊस यायला सुरुवात झाली आता
आमच्याकडे पाऊस इतक्या दिवस नव्हता, आता येईल
हा हा
हो
आमच्याकडे बिडकीनला तर फारच खड्डे वगैरे पडले त्याच्यामुळे ते... फार हे झालं
हो का?
हम्म
खड्डे पडले म्हणजे?
पावसामुळे खड्डे पडले त्याच्यात
हो का? म्हणजे, एवढा पाऊस झाला का?
हां... रात्री फार पाऊस झाला
रोज पाऊस होतो का?
नाई नाई... आता आठ दिवसातून, आता काल झाला
अच्छा आमच्याकडे तर इतक्या दिवसाचं ऊनच होतं
आठ दिवसापासून काहीच नव्हतं, ते काल झाला काल झाला तर पुष्कळच झाला तो
हो का... अच्छा आमच्याकडे पण, असं... खूप असं पाऊसासारखं होतय आता खूप असा वारा वगैरे सुटलाय... पण पावसामुळे तर ना खूप नुकसान झालं
हा
हा... खूप जास्त नुकसान झालं
हो... बॉम्बे, पुण्याला ते नुकसानच होते म्हणा
हो... पावसामुळे खूप त्रास होेतोय
बॉम्बेची... हा... हा बॉम्बेच्या लोकांना तर बाहेर पडता येत न्हवतं
हो ना... आम्हाला पण कुठे बाहेर जाता येत होतं आम्ही पण घरीच होतो. वर्क... सुट्ट्या दिल्या होत्या कामांना
हा हा हा
हा... कॉलेज आम... पुणे रेड झोन मध्ये होतं ना... हुं
त्यामुळे बॉम्बेना तर... काहीत ना काही ठिकाणी सुट्ट्याच होत्या
हो.. आमच्या पुण्यात पण, सुट्टया हो त्या रेड झोन मुळे. रेड झोन मध्ये गेलं होतं ना पुणे... सुट्टयाच होत्या
हुं
हा
हो
सगळ्या झालेला अजून
अजून काय नाही हो तुम्ही आणखीन काय करतात व फक्त पिकप कॉलस कि दुसरे काय काम वगैरे
दुे वगैरे काहीच नाहीच काम फक्त पिकोवाला आपलं
रोजचे तुमचे एवढे क्लायंट्स येतात
हो कधी असतात कधी नसतात
अच्छा ओके ओके
हा
अ